येताना
भरतो.
हम्म, सो हम्म क्या बोला था मै? हा. तो क्या हुआ पता है क्या, फिर हमको एडमिशन मिला मेरे को
हम् हम्
दे रहा नही था, स्वामी हमको बोल रहा था की अ.
कॅनसल हो गई आवाज
म्हटलो सर ती नाही हाय, फिर भी हमको क्यू सजा ति जा बी हाय. फिर सर बोलता है, तुमको पता है तुमने क्या गलती कि है. सर तुम बताओ ना तुमने क्या सुना है, सर बोलता है, नही तू बता तूने क्या किया है. तो, बताया सब. को की सर वो सर वो जो जिस सरसे मेरी लडाई हुई है, वो आपने बीबी से लढाई करके आया उसकी बीबी भाग गयी उसको, अरे व्हय. रियालिटी समोल ये. ते दोन तिच्या बायको तो बदलं भांडण करून आलता, त्याची बायको गेली घरला तेच्या.
हम
माहेरी काय. आणि त्यो त्यो राग माझ्यावर काढायलथाय, कबीरा. हा रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे काय, पप्पांकडे हाय ते, बघतो थांब, मिळालं की नाही तुला दाखवतो हं, ते त्यो राग तो राग माझ्यावर काढाय त्यो थे, की पप्पांना सांगायला लागलो होतो कॉल वर मी थे फर्स्टट्रेड होतो, माझंही बायकोसोबत भांडण झाली पप्पा म्हणले तुझ्या बायकोसोबत होऊ दे, की कोणासोबत पण होऊ दे आ, तू का मारलास माझ्या पोरग्यावर हात कस काय उचललास अ अरे मी रिक्स ट करायजोग बग. भरी ते कोण पण अस दे काय तो सर होता म्हणून त्याला रिस्पेक्ट ठेवलेलो मी, मी पुन्हा हात उचललो नाही काय. रिस्पेक्ट ठेवलेलो मी हा. मि संत यार गुरु गुरु गुरुु गुरु गुरु सारखं राहाया पाहिजे ना.
होय.
मग येऊ राहिला नाही आणि मी अ माया डोक्यात काय वेगळ विचार यालत, काय
हहम,
आप्पा म्हटले, सोडायचं नाही असल्याला असले गुरु नस फोडायच यान्ना चांगलच आपली चुकी नाही ना, मारून यायला पाहिजे होतस मग मला बोलायला पाहिजे होतास. मग बघीतल असत पुड च म्हटलो सर
सरांना मारत
जर सराला मारलो असतो ना मी तर जी सिम्पती मला मिळाली ती मिळाली न ती
होय
माला ही सगळी धरली असती मला काय म्हणते त्याला टार्गेट चला मारला एक केला ते केला म ऍडमिशन मिळालं नसतं इथ माझी चुकी नव्हती इथ गप बसल म्हणून मला ऍडमिशन मिळालं
चांगलं केलास चांगलं
हा त्याज्यामुळे झालं नाही तो तर रडालता माहितेका सॉरी सॉरी माझी चूक झाली हे झालं ते झालं रागात मी उलट सुल्ट बोललो मला नको करायला पाहिजे होतं मला चूक कलाल्या म्हटलं पप्पा म्हटले चूक कलाल्या चूक करायची आधिक कळत नव्हता काय तुला हं बायकोचा राग तुझ्या घरातला राग
इपण सेप ट ट स याडी एसीबी तद्ध माचाडली
म का
मील गया कंम्पीट हो गई डिग्री
यस अरे मी स्पोर्ट्स सरांकडे गेलतो काय म्हणजे आता मी स्पोर्ट्स मध्ये असते तर स्पोर्ट्सल्या सरांना सांगलो मी सर्व ऍडमिशन मिळत नाही हाय सर म्हंटले बीएस सी करतू मी म्हणतो सर बीएसी करणार नाही मला बी सी ए करायचाय
हम्म
म्हणजे तेनी पण हे कराल ते मला एवढं डोक डोक फिरलं ना
बीएस सी कर तिकडे देणार तीच ऍडमिशन म्हणून
हा तिथ द्यायला राजी होतीतकी
ए ह्यो काय विशेष बीसीए ला नाही बीएससी ला तीन साडेतीन
म्हणजे असं सोड मध्येच काय कॉलेज आहे जा भाड मध्ये ये कर ये कर फालतोय हे चाललोय मी डांगेला
हम्म हं
अरे तेवा माहती आहे काय तेवा संजय गोडावत मध्ये ना हे स्पोर्ट्स वाल्यांना घ्यायलते. म्हणजे जर तुमच्याकडे मेडल असेल चल ना मेडल नाही तर तुम्ही जर स्टेट किंवा मी स्टेट दोन तीन वेळा खेळलोय मग स्टेट जर जरी खेळला असाल, तरी त्या सर्टिफिकेट त्याच्यावर तुम्हाला अर्ध्या ह्याच्यावर तुम्हाला ऍडमिशन मिळत होत. काय पण तेवा जेव्हा माझी बारीक आली ते बंद झाले ते किती पण चाल हा ना यार बारावी तक चालू होतं काय? त्यांच्या इथं तसं ऍडमिशन मिळणार अॅस अ स्पोर्ट कोटा थ्रू म्हणजे असं माझं तिथं अं किती होतं माहिती आहे पन्नास हा पन्नास होतं बघ पन्नास या ऐंशी होतं. कुठं याला घोडावत
घोडावतला
मग पन्नास ऐंशी असल्यामुळ हाफ त्याचा फोर्टी फिर ट्वेन्टी फोर्टी टू ट्वेंटी नाही फोर्टी टू ट्वंटिफाय पर्यंत मला शेवटा हा शेवट बसलं असत जर मी स्पोर्ट्स मध्ये घेतलं, पण यांनी स्पोर्टसच बंद केली. म्हणलं आयला आमच्या वेळीच हे सगळ होतंय होय.
नाही हो
हा नाहीतर मी घोडावतला गेलो असतो.
घोडावतला सोड काय नाही नुसता इव्हेंट चांगला आहे तिकडे कॅम्पस चांगला आहे नुसता
नाही माणसं चांगली नाहीत आपल्याइथ सगळी माणसं चांगली भेटलेत संपल जो भी होताय. शिकले होता आता मी तिथं गेलो असतो तो आपल्याला भेटली असती काय सप्लायर
चला होता हो जो भी होताय अच्छे के लिये होता है. थँक गॉड थँक यू गॉड
काय
कायदल हॅलो
हो
हा बोलोल
भावाना काय माग ना
हम् अर तेचा मुद्दाम ना मी फलतू नाटकी कराला आहे
तेझ अजून की अस अजून का आलं
नाही गेलाय उगं सहा महिने झालं काय केला नाही आणि गेलाय आणि दोनशे पुशअप्स मारलाय
हा एका वेळे दोनशे पुशअप्स. मग दुखणार सोड. बरोबर. त्याला हात उचलायला यालाय काय? अंघूळ करायला यालाय काय?
आंघोळ करायला यायलय काय रे तुला? एक पहिल्या दिवशी हम्म हम्म.
भाई मी किती मारलेल माहित आहे का? अ म्हणजे मी आधी पुशअप्स मारत जो काय पण मला एकट्या मित्रांन काय बोलला लास्ट कितीपर्यंत मारतोस ट्राय कर स्ट्रेंथ कि ते थिंंग कंटिन्यू कंटिन्यू मिी्स थोडा स्टॉप घेऊन घेऊन किती मारलेल माहिती आहे का मी एक कमसे कमी सातशे आठशे मारलेलो काय. पुशअप्स. हा ते्हा वेट कमी होतं सोड. सातशे आठशे पुशप मारलो. आणि भाई स्टेचिंग तेन केलेलो काय. दुसऱ्या दिवशी अरे पाणी उचलाय ना मला ग्लास प्यायला असा फोल्ड होई ना माझा हात सोल्डर बिल्डर सगळं
हम.
शोल्डर बिल्डर सगळं दुखायला लागलं, म्हटलं लागली.
हम्म हम्म हम.
म्हंटलं आता गेलं. मग ते पाणी उचलालोय काय अगोदर सारखं ते पण उचलायला येईना असा हात स्ट्रेट करून पाणी कले हा हा हा. नाही बाबा बाप रे! आता तर वेट वाढले यार आता तर पुशअप हंड्रेड पुशअप पण की नाइ असं भरून येतंय सगळं.
होय.
तू तुला किती जातात पुशप्स.
मग येत नाहीत अजून गुडघे टेकून मारत्या.
ठीके ठीके अरे मार मार. गुडघे टेकून मार त्याच्यानंतर तुला जरा स्ट्रेन्ग्थ आली ना हातात मग नॉर्मल जसा
कवा येणार अजून यायची अशी ए लई बोलू नकोस बारक्या गत रायचं. च.
काय बोलली? काय बोलला?
ती अजून याल्यात असं म्हणालाय.
ये येणार येणार नक्की येणार तू कन्सिस्टनसी रा येईल तुला.
तेज तर न्याही का चे चार दिवस करून पंधरा दिवस करत नाही
हे हे हे हे हे हे हे
तुमस गाव मी एक एका महिन्यात व्यवस्थित पंचवीस दिवस केलतो अगो पाच दिवस कुठे गले पंचवीस दिवस तर केलतो ना
हा हा हा हा अ अ अ होताय होताय आर ती बिझनेस कर अरे तुला माहित नाही भावा पैसा पैसा नुसता पैसा नुसता पैसा
लई फालतू कामं करता यो तर पंधरा दिवस झाले शाळेला गेला नाही मग दोन दिवस शाळेला गेला आणि आता पुन्हा दोन दिवस घरात पडलाय
हा एस रखऔतया र पन ह किती झाला तुझा टारगेट
माझं झाली बघ पंचवीस
वा नाहीस मी कुठला कॉलर सव्वीस
पंचवीसाव्वा आहे
अच्छा ही ट्वेंटी फिफ्थ आए आता ह्याच्यानंतर तुला दुसऱ्यांना कॉल कराय लागल.
अक्षदाला लोन करणार वेदिकाला करतो संपला विषेय शिफाला केलतं ग मी दोन दुपारी
हा केलंसय मग काय होते सोड मग आता तुझं काय सपला विषय आपला काय आता मिळते पैसा ही पैसा होगा
कुठला पैसा ए पैसा हाजार रुपये आली का आसं जात्याय
काय नाही रे टेन्शन घेऊ नकोस तूला जास पैशे एइ इलास
करायचीे पैसा हजार दहा हजार रुपये तू बस काय विना हजार पण चालल्यात लोकांच मग चांगले ठिकाण लावा बदत माणस कुठे पण लावतात तू बस
काय व्हायलय आपण पार्टीला जाऊ मी प्रे करालोय तुझ्यासाठी
बर कोणाला जास्त मिळतंय बघूया
तुझा भाऊ काय म्हणाला
त्यो म्हणालाय स्टॉकमध्ये लावायचं
हम्मम्म किती काय स्टॉकमध्ये
होय दिवाळीपर्यंत नाही
हा दिवाळी पण नाही दिवाळीच्या नंतर स्टॉक
दहा हजार घातलं ह पंधरा हजारचा लॉस होईल
हा हजर पंधरा हजारचा लॉस
दहा हजार रे
हा तेच दहा हजारचा लॉस अवघड बाबा ऐसा कैसा करने लगे तुम
अरे झाला तर म्हणाले का येते का आपल्याला काय अजून त्यातलं मग शिकायचं असत ग काल तू बस ग बोलू नकोस तर
मधी मधी लई बोलायची सवय याला तर
टाक त्याला उचलून
नाहीतर काय हॅलो
अच्छा टॅकल तण टाक
माझ्यापेक्षा उंच झालाय बोला काय करायचं
मी येऊ काय मग हेल्प करायला तुला
होयय
आलोच थमलोच तेच झाल्यावरर दहा मिनिट
हा चालते बाय बाय
चालते ओके बाय बाय
बाय
हा कर कर आता कंटिन्यू कर कॉल
हा
ओके